हॅलो हॅलो.
हॅलो.
हां बोला.
हा नमस्कार कशा आहात?
नमस्कार, मजेत आहे तुम्ही कश्या आहात? नमस्ते चांगले आहे मी पण. हो. बोला.
हा शिकवीत करूयात
हा हा बोला.
हे अप
तुमचा आवाज अटकतोय नेटवर्क प्रॉब्लेम हॅलो.
हम्म.
नेटवर्क आटकत आट तय म्हणजे शब्द अडकताय समजत नाहीये.
आज आता येतोय आवाज?
हो येतोय बोला. हा येतोय.
या
हा.
आजकाल खूप महत्व
हो खूप फार महत्वाचं आहे शिक्षणशिवाय आपला दिवस हो शिक्षण म्हणजे खूप मोठ ठ्या म्हणजे आपण शिकलो तरच पुढे जाऊ शकतो.
पूर्ण आहे ना.
हो बराबर.
माणसाला कसं पुस्तकी ज्ञान पण हवे आहे आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा चांगले विचार, चांगले संस्कार आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील हे माणसाला अह समाजातून येत असते एकमेकांच बघून वगैरे येत असते.
हो म्हणजे एक आपला शिक्षक हा समाजाचा मुख्य आधार स्तंभ असतो, बराबर म्हणजे जे आपले शिक्षक आपल्याना ज्ञान देतात, कौशल्य आणि संस्कार पण देतात म्हणजे आपलेच भविष्य घडवतात ते म्हणजे शिकलो नाही तर आपला दिवस अपुरा आहे. अधुरा आहे, जीवन अह व्यर्थ आहे.
हो शिक्षणामुळे माणूस हा सुशिक्षित होतो, स्वावलंबी होतो, एक जबाबदार नागरिक पण बनतो आणि पूर्वी कस होत शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुविधा ह्या खूप कमी प्रमाणात होत्या. आज आज की आजची अशी परिस्थिती आहे की शिक्षणाच्या खूप सुविधा निघालेल्या आहेत. लहान मुलांपासून अस इंग्लिश शिक्षण म्हणा किंवा इंग्लिश स्कूल मराठी मीडियम, सेमी मीडियम हे सगळ शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूपच म्हणजे पुढे गेलेले आहेत आता आपण शाळा महाविद्यालय, ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल सा हे पहिलं उपलब्ध नव्हते पण आता खूप उपलब्ध झालेले आहे.
बराबर. आणि विद्यार्थाचे शिकण्याचे म्हणजे फार आवड, आवड पण असली पाहिजे तर शिकलो पण, म्हणजे शिक आपण शिकू पण. आणि पुस्तक हे म्हणजे ज्ञान देतात. त्यानंतर चांगले माणूस बनवण्याच्या प्रेरित करणे. हे पण एक शिक्षकाच्या कामे. पुस्तकाचे कामे.
हो, आणि आजकाल कस आहे मोबाईल आणि इंटरनेट मुळ पण, जगभराातील सगळ ज्ञान, आपला किंवा जगात काय चाललंय. कुठल्या काय आहे. घडामोड ह्या सगळ्या घर बसल्या आपणाला मिळत आहेत ना. आत.
हा बराबर. म्हणजे मोबाईलमुळे
वापर करणेही, आजकाल म्हणजे खूप गरजेचे झालेलं आहे. इंटरनेट वापरणे.
हो.
आजकाल लोक म्हणजे कसये. काही जणांच असतं. जे की इंटरनेट हे मनोरंजनासाठी टी वापरतात. आणि काही लोक आहेत, जे की इंटरनेट मनोरंजनासाठी नसून अभ्यासासाठी. त्या चा वापर चांगल्या प्रकारे करतात.
मोबाईल एक ही म्हणजे म मोबाईलचा वापर आपल्यावर डिपेंडे की आपण त्याच्यामध्ये शिक्षणाचा लाभ घ्यावा. म्हणजे इतर गेम्स वगैरेमध्ये, शॉर्ट्स वगैरेमध्ये, जर लक्ष दिलं. तर आपला अभ्यास पण राहून जाईल. म्हणजे बघतानी मोबाईल चांगला पणे वाईट पणे. पण आप पण लक्षात दिलं पाहिजे.
हो, आणि शिक्षणामुळे अंधश्रद्धा अज्ञान म्हना. किंवा चुकीच्या समजुती जे असतात, ते सगळं दूर होतात. आणि मुलगा मुलगी हे जे भेदभाव पूर्वी करायचे लोकं. जे की आता नाही ये तस. मुलगा असो, मुलगी असो, सगळ्यांना समान भेदभाव आहे. समान शिक्षण आहे. आणि आजकाल मुलांपेक्षा मुली खूप पुढे आहेत.
बराबर हो.
पूर्वीचे लोक, मुलगा मुलगीमध्ये खूप भेदभाव करायची. मुलीला घराच्या बाहेर नाही. मुलांना फक्त शिकायचं. त्यामुळे कसं असत. एक मुलगी शिकली तर, पूर्ण परिवार सुशिक्षित अस तो. आणि जर मुलगी नाही शिकली तर, पूर्ण परिवार अडाणी असतो. हे जे आहेत. ते बरोबरच गोष्टी आहेत. अ.
हो, म्हणजे पहिले मुलगीला. मुलगीमध्ये खूप भेदभाव करायचे. मुलगी अठरा वर्ष पूर्ण झाली की लग्न करून द्यायचे. म्हणजे खूप अ त्याच्यामध्ये, मुलगीच्या पहिल्या काळामध्ये खूप त्रास होता. पण आता तर मुली पुढये.
हो खूप पुढे. मुलांपेक्षा.
पण आता पण सर्वांना ज्ञान आलंय की, ते बी शिकण्यामुळे. म्हणजे शिक्षकामुळे. शिकण्यामुळे ज्ञान आलय, की आताच्या जनरेशन मध्ये काय कराव. काय बरा बरोबर आहे.
शिक्षणामुळे कसंये, महिलांचे पण सक्षमीकरण होते. स्वतःच्या पायावर त्यांना उभं राहता येतं. काहीतरी काम करता येतं. बिझनेस करता येतो. किंवा घरी बसून जे वर्क करता येत. हो डिपेंड अस राहणे ची वेळ येत नाही.
स्वतः तर केलं तर, म्हणजे म्हणूनच शिक्षण खरंच खूप फार महत्त्वाचंय. शिकलो तर आपण आपल्या पायावर उभं राहू शक तो. काहीतरी करू शकतो. शिक्षक ही बनू शकतो.
करू शकतो. हो. आणि बाहेरही जाऊन बिझनेस करू शकतो आपण. आणि एक एक शिक्षित आई ही, संपूर्ण कुटुंबाला योग्य संस्कार देते. ते ना ती आई शिकलेली असेल तर मुलांना पण ती व्यवस्थित शिक्षण देऊ शकते.
आई आई बाबामुळे म्हणजे आपलं जीवन पण नाही आहे. म्हणजे तेच आप आपल्याना घडवतात आपल्याना स म्हणजे चांगले संस्कार देतात. आणि मग आप आपण ते संस्कार घ्यावे शिकावं त्यांनाही मान सन्मान देवा दे म्हणजे द्यावा. आणि आपणही शिकून त्यांना म्हणजे त्यांचं पालन करावरं हे पण एक फार महत्त्वाची गोष्ट आहे.
हो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जसं शिका संघटित व्हा संघर्ष करा हा जो संदेश दिला आहे तो पण सगळ्यांनी पाळतच आहे तशी आता सावित्रीबाई फुले यांनी मुलीच्या शिक्षणासाठी मोठे कार्य केले. त्यांनी जे म्हणजे त्यांच्या काळामध्ये जे योगदान दिले. ते योगदान आजच्या मुलीला म्हणजे एवढं उपयोगी पडलं आहे की खूपच उपयोगी पडलेलं आहे ते. हो आणि त्यांनी जर त्यावेळेस काही संघर्ष केला नसता तर आपल्याला ते काहीच उपयोगी पडलं नसतं.
पण म्हणजे खूप त्रास पण घेतला आहे म्हणजे लोक त्यांना मारा शिव्या द्यायचे. त्यांच्यावर गोटे छे म्हणजे ते श फेकायची शछा आहे म्हणजे खूप सारा त्यांनी त्रास घेतलाय तरी पण ते आपल्यासाठी विद्यालय ओपन करून ते आपल्या सारे शिक टकले आपल्याना ज्ञान दिले.
हो आणि शिक्षणामुळे कस रोजगाराच्या पण अनेक संधी उपलब्ध होतात. नोकरीच नाही तर मग एखादा घर बसला व्यवसाय सुधा सुरू करण्याची प्रेरणा शिक्षणून मिळते. आणि शिक्षण असल्यावरच माणसाला आत्मविश्वास पण येतो ना. अडाणी माणसाला म्हणजे कशाचा आत्मविश्वास येणार येतच नाही त्यांना काहीच.
आता तर सर्व शिकतात. म्हणजे सर्वांना ज्ञान आहे नॉलेज आहे प्रत्येकाचं
हो. आजकाल लोकांना कसा व्यक्तिमत्वविकास समाज कौशल्य नेतृत्वपण विकसित होतात. आजच्या काळामध्ये इंग्रज जी म्हणा संगणक आणि तंत्रज्ञान, इंटरनेट, मोबाईल हे शिक्षण म्हणजे खूप खूपच महत्त्वाच झालेलं आहे. पूर्वी ह्या अशा शिक्षणाचं काही व्हॅल्यू नव्हतं किंवा असे असे शिक्षण उपलब्ध नव्हते त्या काळामध्ये.
पर हा. म्हणजे प पहिले लोक पहिले लोक म्हणजे श त्यांना शिकायचे ना तर ते लक्ष पण द्यायचे. की म्हणजे लाईट पण असायच. चे नाही तेव्हा ते तेव्हा ते समय लावून म्हणजे अभ्यास करायचे म्हणजे प पहिल्या काळामध्ये खरंच शिक्षण खूप फार महत्त्वाचं होतं. पण आताच्या काळामध्ये लोक म्हणजे एवढे म्हणजे नाटक करतात ना शिकण्यासाठी पण खूपच पण शिक्षणला खरंच खूप महत्व दिला पाहिजे. त्याच्यामुळे
अगदी म्हणजे कस आहे मातृभाषेत शिक आपठल्याने पण विषय अधिक चांगला समजतो. म्हणजे कसं आहे आता आपली मातृभाषा जशी मराठी असते. इतरांची वेगळी अस तस आपले मात्रभाषेचं शिक्षण पण आपला त इकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासोबत इंग्रजी हिंदी हे विषय आहेत ते पण खूप महत्त्वाचे आहेत.
हो बरोबर. म्हणजे फार महत्त्वाचे आहे शिक्षण पण ते आपण घेतलं पाहिजे चांगले संस्कार घेतले पाहिजे. म्हणजे पहिल्या युगामध्ये शिक्षण शिक्षकाला महत्त्व द्यायचे म्हणजे शिक्षक लोक शिकवायचे. मारायचे पण पनिशमेंट पण करायचे पण आताच्या युगामध्ये असं झालंय की म्हणजे थोडी पण आपल्याहून म्हणजे काही गलती झाली तर आपल्याना बोलत नाही. अ मार मारत पण नाही आता. आताचा युगा युगामध्ये पहिल्या युगामध्ये मारायचे. आणि म्हणजे शिकवायचे पण.
होतो. सुशिक्षित नागरिक देशाची प्रगती घडवतात भ्रष्टाचार गरिबी बेरोजगारी कमी करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे आणि शिक्षणामुळे पर्यावरण संध संवर्धन, स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची पण जाणीव निर्माण होते.
शिक्षक हे खरंच खूप नॉलेज देतं, ज्ञान देतं आणि त्याच्यामधून ते गरीब लोक म्हणजे व उंचावर जाऊन शिक शतात आणि त्यांच्या भविष्य घडवतात हे पण खरंच खूप महत्त्वाचं आहे.
हो आजकाल अनेक विद्यार्थी असे आहेत जे की आर्थिक अडचणीतून सुद्धा एवढी मेहनत घेतात आणि मोठमोठे अधिकारी बनतात ते हे सुद्धा एक प्रेरणादायी गोष्ट असते. कशामुळे तर हे त्यांच्या शिक शिक्षणा शिक्षण घेणं मेहनत, चिकाटी, जिद्द हे पण ते करतात ना वे नियमित अभ्यास वेळेचं नियोजन, शिस्त पाळणे शिक्षक लकांचा आ आदर.
तर तेच लोकं पुढे जाऊन शिकतात म्हणजे अ त्यांच्या पायावर उभे राहतात पण लक्ष पण दिलं पाहिजे आपल्यावर डिपेंड- आपण कसं राहू शकतो.
च्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे. सरकार विविध शिष्यवृत्त्या सरकार पण विविध शिष्यवृत्ती आणि योजनाद्वारे विद्यार्थ्यांना पण मदत करते.
खूप मदत करते पण ते आपण त्यांचा लाभ घेतला पाहिजे.
शिक्षणामुळे माणूस केवळ यशस्वीच नाही तर म्हणजे चांगला माणूस पण बनतो. आणि मुलाला एक दर्जेदार शिक्षण पण मिळते ना त्या कारणातून.
हो बरोबर म्हणजे खरंच खूप फार महत्वाचं आहे शिक्षण.
शिक्षण ही एवढी म्हणजे खरी संपत्ती आहे की ती कोणीही चोरू शकत नाही बर का.
आणि शिक्षक हे आपले गुरु आहे त्यांचा मान सन्मान केला पाहिजे आणि शिक्ष शिक्षक नाही राहिले तर आपण शिकू पण शकलो नसतो.
हो हो. अगदी बरोबर आहे शिक्षणामुळे व्यक्ती समाज आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास होतो. आजची आपली चर्चा खूप छान झाली आहे मलाही खूप आनंद झाला. धन्यवाद!
हो धन्यवाद.